हॅलो, हा बोल. ते माझं मी रिफ्रेश केलंय ॲप तर माझं आलं.
काय आलं नाही?
आं
काय म्हणला आलं नाही.
ते ॲप मी रिफ्रश केलं ना मग ते अपडेट दिसत नाही म्हटलं माझ्या इथे.
हुं झालं ना कम्प्लीटेड दिसतय म्हणजे झालं.
अच्छा, कि मी किती मिनिटं बोललो ते माझं माझी डिटेल्स
अच्छा! हां हां ते दिसेल नां तुला मी सांगतो ते कसं चेक करायचं ते नंतर. हां हा हा सागंतो, सांगतो येस, येस! येस! गावाला कधी जाणार हाय म्हणलास तू आजच काय?
आह
गावाला म्हणल आजच जाणार आहे का?
आजच. हां ए हिच्या पने फोन मध्ये केलं तर चालेल का? ते इनस्टॉल.
चालतं, चालत वहीनीं हेजावर पण कर मी तुला सांगतो आधी आपले पाच काॅल हुऊदे. मग त्याच्यानंतर तू तुला मी एक गुगल फॉर्म देईन भरायला ठीक आहे. ते भरायचा आणि त्याच्यानंतर जस आता मी तुला कॉल लावतो, तस तुला पण तो अं कॉल लावायसाठी येईल ऑप्शन.
अच्छा! बरोबर हाय हुं.
तू वैनीनां लावू शक काॅल.
अच्छा! हुं हुं हुं
हां, अस हाय मग ते परत त्यांचे पाच अं झाले कॉल की मग त्यांना फॉर्म देऊ आपण. मग ते पण परत पुढं लावू शकतात असं.
अच्छा.
हां हे असाय हे आपण बोल होते मी तुला रेग्युलर कॉलवर सांगतो काय हायते. येस! येस! आज किती वाजता निघणार हाय गावाला जायला?
आं
गावाला जायला म्हटलं किती वाजता निघणारायं?
गावाकडें
हां किती वाजता जाणारये?
रात्रीची ट्रेनयें.
अच्छा! रिझर्वेशन केलय का?
हम्म.
रिझर्वेशन केलंस का म्हणलं?
हां केलं ना रिझर्वेशन.
ओके. ओके. मग ते स्लीपर असतीं तुमची का? अं बसूनच जायचं? स्लीपरचं केलंय का? बसून जायचं केलंय, कसं असतं तुमच्याकडें जायला?
काय झालंय?
म्हणलं तुमच्याकडे जायला ट्रेन स्लीपर असतं का? बस- कुठूण जाता तुम्ही? कस असतं? अच्छा! ओके! ओके्! हुं. तेच म्हणलं, कारण लांबयेनां झोपूनच जावं लागणार.
हाः झोपूनच जावं लागतं लांबयेंना नां.
बरं रात्री किती वाजता बसणार तू?
हां-
रात्री किती वाजता बसणार.
रात्री माझी गाडी आहे अ रात्री गाडी किती वा असताय बारा वाजून पाच मिनिटांनी असते ती
अच्छा आणि सकाळी किती वाजता पोहोचणार.
आं.
सकाळी किती वाजता पोहचणार तिकड.
सकाळी उतरून जातो ज राईट टाइम राहिली ना. साडेपाच पर्यंत सोडून देते ती साडेपाच सहावाला
टे पाटे उतरत ओके. ठीक आहे मग काय फास्ट टाईम मग बसनी लव म्हणजे सॉरी ट्रेनने लवकर जाताय तुही?
हा.
हां. हो.
पाटे पाटे सोडून देते तलं.
अच्छा! रिटर्न कधी येणार मग आता?
रिटर्न दोन दिवसांनी येऊन जाईन.
हां हां हां ओके!
रिटर्न दोन, तीन दिवसांनी येऊन जाईन लगेच. तरी- चाले शुक्रवारी वेगळेे येईल जाईल शुक्रवारी नि शनिवारी येऊन जाईल मी
ओके. कसेच येत नाही तर यायचस तू एक दोन महिने मी एकदा गावाकडे गेला की तू का येत नाही लवकर
आ.
म्हणज तू काही गावाड ये की लोकररी येत नाहीस.
नाही यावडेस नाही नाही यावस यावेस लवकर येणार आहे मी कारण की- कि अ कस आहे इथे काही ना काही जॉबच असत. घरी राहून काय करू.
बरोबर हा.
हम्म.
ना सो.
हम् हम् ह बाकी जुन्या कंपनीतले काय आहेत का कोुणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्या
जुन्या कंपनी चेन नाहीई. त काय त्याचं नावच मला लक्षात नाही राहिलं आता त कोणी येतो तो एकच माझा कॉन्टॅक्टमध्येध्ये फक्त बस. बाकीच माता उल्हास उल्हास पण म एवढा कॉन्टॅक्ट मध्ये आता
अच्छा मुकून
तो ए आर टीम मधला आहे ना तोच आहे फक्त
अच्छा अच्छा मटे राांना आहे लते.
तू तू नेमकं त्याला निवड कर असं येते.
हा हा हा. माझ्याकडे आहे म्हणजे उल्हास चा कॉन्टॅक्ट आहे कधी कधी करतो आम्ही कॉलेजमेकां त्याच्यानंतर तो हा दुसरा होता ना मुंबईचा बघ नालासोफारावररून यायचा. ला काय नाव त्याचं निखिल हा निखिलच पण आहे कॉन्टॅक्ट
हा निखिलचा पण माझ्याकडे
हा आणि तो रॉजर रॉजर होता माहिती आहे ना. तुमच्या टीममध्येध्ये तिकडं हम्म. त्याचा काय अस फोन नंबर वगैरे नाहीय पण हच्यावरती फेसबुक र वगैरे असतो मग कॉन्ट्रॅक्ट म कधीतरी
हम्म नाही माझा माझ्याकडे आहे रॉजरचा नंबर आहे निखिलचा आहे. त्यांचे पहिले पण रॉॉर कधी स्टेटस वगैरे काही लावत नाही. पण आता काही दिसत नाही हम्म.
हम्म हम् हम् बर बर ब मग त्यांना काही भेटणं वगैरे होतच नसेल ना तिथं मुंबईमध्ये
नाही मुंबई मुंबईत ते काय ते कुठे कुठे लांब राहतात ते लोक
हा ते खूपच लांब वाटतं नाला सोपारा म्हणजे ते गुजरातच्या साईड ला राहतात वाटतं.
हा
तो हा सांगायचा ना मला निखिल कि त्याला यायला जवळ जवळ तीन तीन तास लागायचे काहीतरी साठ सत्तर किलोमीटर लांब नाही यायचा तो
हा ना
हा आणि काहीतरी तीन हे बदलायच म्हणजे रिक्षा परत मेट्रो त्याच्यानंतर लोकल. आणि परत रिक्षा असं काहीतरी तो एवढं सगळं करून ऑफिसला यायचं तो
हम्म.
हम्म पण त्याच मॉर्निंग होती माहित आहे ना तुला? तो मॉर्निंगला असायचा. हा त्याच ते जरा चांगलं होतं मॉर्निंग
मॉर्निंग ला रायस युटी शिफ्ट करायचातो मग ह्या लोकांना खटकायचं ना ते त्याच पण की तू मॉर्निंग करतो बाकी नाईट करतो. आता तो नाहीच बोलायचा ना डायरेक्टना तोंडावर
हा हा
हा कि म करणार नाही.
हा हा
त्यामुळे त्यांना यांना खटकायचं ते
बरोबर हा
ते त्यांची जुवर राहायची.
हां हां हां
हा सं होत ते
तो चांगला होता म म्हणजे स्वभावानी चांगला आहे निखिल आणि तू म्हणजे डायरेक्ट बी तेंदाच बोलायचं पण त्यांनालाय
हम्म
उलट बोलून टाकायच की मी नाही करणार हम् हम्म
हम्म
तसच पाहिजे रे काय होतय तू तर पहिल्यांदा सवय लावून घेतलीच ना ऐकून घ्यायची. कि त्यांना असं वाटत की हा काही बोलत नाही. या्याला काय पण सांगा म्हणजे हा ऐतोय तसं ते सगळ्यांचं हे होऊन जातं म
हम्मं
त्यामुळें पहिल्यांपासूनचं जरां आपणं स्ट्रॉंग राहायचं
हां कसं कसं
अरे म्हणजे बोलायचं रे तरं जे नाहीं जमणारं तरं नाहीं म्हणूंन सांगायचं सर सर
हम्मं मंग ते मी सगळ्यां गोष्टीं करूंन बघितलं तसं पणं केलं तरं माझ्याचं जीवांवर आलेलं आहे सर्व ठिकाणीं ते पणं केलं जिथे बोललं नां तिथे पणं मी मिस फसलोयं असं नाहीं कांहीं कांहीं लोकांचं कसं नशीब बसतं ले ते बोलतातं ते से सेप राहूंन जातांत तरी पणं
हम्मं
सगळ्यां गोष्टी करूंन बघितल्यां उत्कर्ष मी आतांपर्यंत मलां आ तरं असं वाटतं मलां तंर यंशचं नाहीं जॉब करण्यांमध्ये
अ असे कायं नस्ते मंग तूं कायं बिझनेस करतों कायं आतां
आतां कायं बिझनेसं करणारं आहे ते पणं तरं चालेयं गेलं एक तरं ते तरी पहिले विचार केलां असतां की नाहीं बां कांहीतरी वडांपावची गांडी तरी टाकलीचं ती नां मी सुखीरांयलो असतो रिक्षां घेतली तरं ते त्यांच्या तरीचं चं सुखीरांयलो असतों
हां- हां नाहीं नाहीं असं कांहीं नाहीं आहे म्हणजे तसं पणं अ होऊं शकतं आतां माझां एक मित्र आहे गांवाकडचां तरं तो आहे नां बारावी हे म्हणजे फेल आहे आणि त्यांच्या घरांत पणं जरं असं प्रॉब्लेम होतां कांहीं पणं कांहीतरी किरकोळ चालूंच असेलं त्यांनां पणं घरांतलेचं लोकं त्यांला खूंप त्रास दिलां त्यांनी घरच्यांनीचं लग्नं झाल्यानंतर वगैरें पणं त्यांचे वाईफनी पणं त्यांला सांथ दिली थोडं दिवसं तो नवी मुंबईमंध्ये होतां तेथे एक दोन जॉब केले मंग गावांकडे आलां त्यांचं ते घड्यांळचं दुकानं होत ते त्यांनी जरां सांभाळलं थोडे दिवसं वडिलांचं हे झाल्यांनंतर मंग हम्मं थोडांसा प्रॉब्लेम झालां घरी त्यांच्या परंत मंग तो केलां त्यांनी अ चहां आणि ह्यांचा गा गांरडा टाकलां म्हणजे वडांपाव चहां मिसंळ असं ते थोडंफार केलं आणि त्यांच्यानंतर मंग त्यांला ते दुसरी एक गयडिया सुचंली म्हणजे उन्हांळ्यांमध्ये हे नसं कां गर्मी जास्तं असतं मंग ते मठ्ठां चालूं केलायं मठ्ठां माहितं आहे नां
हां
लग्नांत वगैरें मठ्ठां आपणं तीथं तसं चालूं केलं त्यांनी आतां ते एवढं चालतंय त्याचं की तीन चार महिने त्यांला असां वेळचं नसतो उन्हांळ्यांमध्ये बोलां दूसर
हम्मं
आणि आतां आतां निवांत तूं म्हणजे आतां एक दोन महिने मधलं आतां जरां निवांत राहायचं आणि मंग दिवाळीनंतर परंत चालूं करायचं ह्या म्हण असं पणं होतं म्हणजे बिझनेस मध्यें पणं लागूं शकते जॅक कुठं कायं हे केलंस तरं
हां ते तरं आहे
हम्मं ते पणं परंत करतं राहायचं रे प्रयंत्न सगळ्यां बाजूंनी
हम्मं
कधीं एखांदी ऑपॉर्च्युनिटी चांगली आली आणि कधीं नसेशी ब उघडं सांग
तेचं मलां हॉस्पिटल लां जायचं आतां विचारूंन येतो म्हटलं त्यांनां जरं कधीं कांहीं इनचार्ज वगैरेंची पोस्ट वगैरें भेटली
हम्मं हम्मं हम्मं
म्हटलं करतों मंग तिथे हॉस्पिटलमंध्ये थोडा ऍटलिस्ट पन्नास एक हजार तरी पगार भेटला पाहिजे.
करेक्ट, करेक्ट तुझं ते टी, सी, एस येईपर्यंत ऍटलिस्ट हे चालूकर.
हम्म, हम्म तोपर्यंत मग काय बसून राहू बा अस हातावर हात ठेवून.
लिंगडिन वरती नाहीत का आता ज ओपनिंग वगैरे काय दिसत नाहीत.
आहेत रे पण मग ते कस एक परफेक्ट ये, आर पाहीजेल हे आता. परफेक्ट ये, आर साठी जसं की पेमेंट फॉलोअप, कलेक्शन्स,
अच्छा.
ते, ते पण टाकलंय मी आता सीवी मध्ये कि ते पण काम करायचं ते सांगावंच लागेल आता की नाही केले तरी बिलीगच कस आसत आपण इनवे जनरेट करतो बिल्डिंगचच एवढं मोठं ढेर सारं काम राहतं ते अर्थ टीम स्पेशल असते पण त्यांना सगळं पाहिजेल पोटुसीच. मग तसा सि, बी बनवलो बनवतोय आता तसा सि, बी पण पाठवतोय.
हा, हा, हां आता तुला सांगू का मी पण जेव्हा ओपनिंग बघतोयना. अ मोस्टली ते लोक पोझिशन नाव देताना असं टाकतात की बिलिंग आणि कॅशएप्स.
हा दोघीचा एक्सपिरियन्स पाहिजेलय. कॅश एप्लीकेशन त्यांना तर दोन्ही एक्सपिरीयन्स पाहिजेल हे पण आपण काम करताना फक्त बिलिंगच करतो.
ह अरे ह्याच्यावर करना अ युट्यूब वर सर्च करण त्याची माहिती मिळून जाईल काय ना, काय तरी तुला.
हम्म.
कॅश ॲप्स वाली.
हम्म.
हा आ
हा मग तेच स करतोय सर ते शिकतोय थोडस कॅशएप्स कसं असतं काय असत चालू आहे. हम्म विचारतात ना मला इंटरव्ह्यू मध्ये कॅश एप्लीकेशन बद्दल. काय माहिती सांगा असं तस विचारतात कॅश एप्लीकेशन च पण.
हां हां हां‌.
ते पण सांगाव लागतं मग.
बरोबर, बरोबर नाही ते पाहिजेच ना.
हम्म पण मेजर बिल्डिंग वरच फोकस करतो मी थोडफार त्यांचे जे प्रश्न असतात कॅश ॲपचे म ते सांगण्याचा प्रयत्न करतो.
ओके, ओके, हां. ठीक आहे ठीक आहे आता लगेच जाहणार आहे का हॉस्पिटलला तू?
हा आता लगेच जातो. आंघोळ पण बाकी आहे.
अच्छा, अच्छा ठीक आहे चालेल तू काय कर आवर आणि जाऊन ये. आणि जर वेळ भेटला तर मग बोलू.
हा नाही चालेल ना. हम्म करतो फोन मी सांगतो तुला मला फोन करशील जेव्हा.
हा, हा, चालेल, चालेल ठीक आहे ओके हा, हा चल हा बाय.
हम्म, हम्म.